हॅलो. हाय.
आज आपण संगणकाची माहिती आणि महत्त्व या विषयावर बोलू.
हा.
हम्म. संगणक हा आपल्या भारतामध्येच नाही तर जगातील सर्व मानवजातीचा म्हणजे एक असं फ्रेंडच बनलेला आहे हेकी नाही.
हा.
आपल्या कुटुंबातमध्ये आता ते एक आवश्यकच झालेलं आहे. आवश्यक घटक झालेल आहे आणि संगणकाच आ - - जच्या युगामधलं महत्त्व हे- - न सांगण्यासारखं आहे म्हणजे खूप महत्त्व आहे. हम्, सगळ्या आपल्या जीवनामध्ये जवळपास सर्व - - क्षेत्रामध्ये अ कॉम्प्युटर उपलब्ध आहेत. सगळं कॉम्प्युटरवरच - - केलं जात. हो किनी. जिथं संगणक अ काम करतय तिथंच करिअर हये.
पहिलं कस असत.
आजकालच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग आज अ-अ-अ - - अमम, संगणकाचं महत्व वाढलेलं हाय. प्रत्येकाच्या घरामध्ये. हम्म-हम्म.
आणि ठिकठिकाणी संगणकाचाच उपयोग केला जातो आणि काही - - काही ठिकाणी आपण संगणक सगळीकडें घेऊन जाऊ शकत नाही मग त्याच्यासाठी - - पर्याय काढलेला आहे. तो आहे लॅपटॉप.
हा-हा.
संगणक आप मिळऊ शकत नाही सगळीकडं तर आपण लॅपटॉपच्या द्वारे पण ते संगणकावरच काम कुठेही बसून कोणत्याही ठिकाणी करू शकतो.
हो
आणि संगणकाला इंग्लिशमध्ये कॉम्प्युटर म्हणतात.
हो आणि संगणक प्रत्येकाच्या घरामध्ये प्रयोग शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये कारखान्यात तसच दुकानात आणि अ शाळा महाविद्यालय वेगवेगळे उद्योगामध्ये अ अशा प्रकारे विमानामध्ये रेल्वेमध्ये आणि बँकामध्ये तर आजकाल स सगळं संगणकाच्या मार्फतच कार्य केलेले जातेत. आणि संगनाकाचा, हम्म
आता संगणकाशिवाय काही काम-काम होतच नाही.
हम्म, हो ना
संगणकामध्ये वेगळे-वेगळे फीचर्स आलेले आहेत. नवीन-नवीन जनेकर म्हणून आपण काम सोपे करू शकतो. पेपर वर्क कमी झाले आहे संगणकामुळे त्याच्यावर आपण एक्सेल वरती वर्क करू शकतो. संगणकावर त्याच्यामुळे पेपर कमी लागतात.
हा
हम्म
आणि संगणकामध्ये वेगवेगळी माहिती साठ वून ठेवायची त्याच्यावर प्रक्रिया करायची लिहायच. वाचायचं डिझाईन करायचं. आणि वेगवेगळी माहिती घ्यायची अशा अनेक क्षमता आहेत. त्याच्यामध्ये
हा-अ-आ त्याच्यावर आपण वेगळी-वेगळी चित्र पण काढू शकतो. परत त्या आपण त्याच्या संगणकाच्या प्रिंटर थ्रू आपण ते प्रिंट पण करू शकतो.
हो आणि मानवी मेंदूपेक्षा म्हणजे संगणकाची क्षमता कितीतरी जास्त पटीन आहे. हम्म त्याच्या बरोबर आपण संगणकाचा उपयोग आपली माहिती ईमेलद्वारे पाठवतो. दुसऱ्यांना किंवा काही महत्त्वाची जर कागदपत्रे आसतील ते पी प्रिंट करतो इंटरनेट हून माहिती मिळवण्यासाठी उपयोग करतो.
हा आणि संगणकामुळे आपले मोठे मोठे काम खूप कमी वेळात होते. जर एखादं मोठं गणित जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपण त्या संगणकावर खूप कमी कमी वेळा म
वेळे अ वेळेची बचत होते त्यामुळे
हा.
हा.
आणि आपण त्याचा उपयोग खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतो. ते ते आपण गाण ऐकण्यासाठी युज करू शकतो अ पिक्चर बघण्यासाठी वापरू शकतो आणखीन वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण त्याचा उपयोग करू शकतो.
हा त्याप्रमाणेच आपण वेगवेगळी बिलं तयार करतो. जमा खर्च लिहितो डाटाबेस त्याच्यावर तयार करतो. किंवा वेगवेगळं सादरी करणं करतो. अंम-म तसच क्रीडा आणि तर कुठल्या पण क्षेत्रामध्ये लोक आता कामासाठी जास्त संगणकाचाच वापर करायला लागलेत. हम्म, त्याप्रमाण हम्म
आणि एखादी मोठी माहिती जर जपून ठेवायची असेल तर ते आपण संगणकामध्ये जप वून ठेवू शकतो.
हो. हम् याच्यामध्ये मोठमोठे उद्योगधंदे, प्रयोगशाळा आजकाल तर असं आहे की अ भूगर्भामध्ये जे पाणी आहे ती शोधण्यासाठी सुद्धा संगणकाचा उपयोग व्हायला लागलाय. हवामान समजत कसं आहे. हम् वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये, परत आनुसंशोधनामध्ये, अशा खूप सर्व महत्त्वाची जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आज संगणकाचा वापर करून खूप सारी माहिती मिळवली जाते.
आणि शैक्षणिक क्षेत्रात तर तो खूप हवा हवा अस आहे.
हो ना आणि गेल्या वीस वर्षात तर माणसाला ह्या अ संगणकाद्वारे खूप ज्ञान मिळालंय. ज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये मोठी अशी प्रगती केली विविध शोध लावले संश दिलेत वेगवेगळ्या जास्त गतीन प्रगती अ करणं ह्याच्यामुळ कॉम्प्युटर सॉरी संगणकामुळे शक क्य झालंय.
आणि संगणक पहिले दहा बाय दहाच्या खोली एवढा होता. त्याच्यानंतर तेच्यामध्ये इव्हाल्युशन होत होत होत होत तो खूप छोटा होत गेला. जो की आता लॅपटॉप च्या रूपात आहे तो आपण कुठेही कसा पण घेऊन जाऊ शकतो. लॅपटॉप सहजासहजी आपण घेऊ शकतो. आणि आगोदर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जेव्हा संगणक होता ते म आपण त्याच्यावर काम नीट करू शकत नव्हतो तेव्हा एक प्रोसेस करायला खूप वेळ लागायचा तासन तास दिवसं दीवस जात होते त्याच्यामध्ये
हो
तर आता ते सोपं झालेले आहे.
हा लॅपटॉप सारखंच संगणकाचे अजून त्याच्या आकारानुसार. म्हणजे त्याच्या उपाययोजनेनुसार. आणि त्याच कार्य कसं कमी जास्त ह्याच्यानुसार असं वेगवेगळे. प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये मेन म्हणजे मेन फ्रेम कॉम्प्युटर. पु सूक्ष्म कम्प्यूटर. वैयक्तिक संगणक मिनी कॉम्प्युटर असं. अ वेगवेगळे भ्रमण संगणक पण आहे महासंगणक. आणि त्याच्याबरोबर. अं जी त्याची क्षमता आहे त्याची वेग अचुकता. त्याचे अ का प काय स्मरणशक्ती. याच्यानुसार पण संगणच्या वेगवेगळ्या क्षमता पडतात. त्याच्यानुसार पण वेगवेगळे भाग केलेले आहेत हा.
आणि जसे संगणकाचे फायदे आहेत तसेच संगणकाचे तो तोटे देखील केला आहेत.
हा आजून फायदा असा एक सांग ता येईल की आपल्याला हुं ह ह्या संगणकाच्या वापरामुळे ह तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. देशाच्या आर्थिक विकासा पण जास्त गती मिळाली कारण डिजि. काली युगात ज्ञान आणि माहितीच व्यवस्थापन करणं हे आवश्यक झालेलं आहे. आणि संगणकामुळे कामातील कसं अचुकता. म्हणजे हम्म. प्रभावी ठरलेली पद पारदर्शक. आता त्याच्यातली मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हम्म गव्हर्नमेंटमध्ये पण ई गव्हर्नमेंटमध्ये पण. अं ह्याचा वापर केला जातो आरोग्य शिक्षण. विद्युत संरक्षण सेवा सुविधा वेगवेगळे कार्यालय. ह्याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये पण ई गव्हर्नर्सचा वापर केलेला आहे.
गणक ह्या काळात खूप ठिकठिकाणी उपयोग केला वापरत. आहेत आपण.
हो
त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
हो
ज्या ज्या कारणामुळे त्याच इव्होल्युशन होत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे. बदल घडत आहेत ज्या प्रकारे. अ ते त्याची बॉडी. त्यात त्याच श शारीरिक व्यवस्था पण वेगळं वेगळं होत आहे.
हा.
ह
हा आजकालच्या जगामध्ये. ते म्हणजे आजकालच्यामध्ये संगणक ही. काही अ म्हणजे अशी वेगळी बाब राहिलेली नाहीत. ते जगभर त्याच्या त्याला मागणी येत. त्याच्यामुळे उद्योगधंदे वाढीला लाग. आहेत म्हणजे नवल राहिलेलं नाही संगणक इंटरनेट आणि ग्रामीण भागात पण मुलांच्या बरोबर अस अ हाताळताना आढळून येतात
ह
त्यांना पण नॉलेज दिलेलं आहे आता ग्रामीण भागामध्ये पण संगणकाच्या माध्यमातून अभ्यास वगैरे चालू झालेला आहे
म्हणजे अगोदर जसं संगणकाचं कुतूहल होत ते आता राहिलेलं नाही ते पूर्णपणे संपलेलं आहे कारण आता जागोजागी
ओके ओके तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून छान वाटलं छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद